हा म अ काही नाही पावसात थोडस बाहेर. हवा थंड हवा घेण्यासाठी आलीये. हा, तुम्ही काय करताय?
काही नाही निवांत, चहा झाला?
हम्म, नाही झाला अजून चहा. आता चहा थोड्या वेळा नंतर होईल, कॉफी घ्यायचा प्लॅन आहे आज.
हो.
हा हा.
नाही ठीक आहे मी काही नाही मी निवांतच फिरतेय थोडं पाऊस गेलाय. हा दिवसभर थोडा-थोडा थोडासा पाऊस चालूच होता. आहे आहे पाऊस आहे आणि तो दिवसभर चालूच होता. तर आता मग थोडा पाऊस म्हणलं थोड बाहेर फिरू, हा. तर मग हे फोन वरती बोलून पण होईल. आणि सगळस, काय बोलत होता?
तुमचा आवडता चित्रपट कोणता आहे?
अ असे काय मूवीज नाही आहेत. पण मला आवडतात अशी फेवरेट मुवी् असं काही नाहीये. तुमची कोणती आहे?
मला, मला हॉरर मुवी थोड्या-थोड्या आवडतात. त्यानंतर मला मराठीत तला एक फुलवंती म्हणून एक नवीन आता दोन वर्षां मागे अ मु पिक्चर आला होता तो आवडला होता खूप. खूप छान आहे देऊळ बंद आता आवडला होता, देऊळ बंद. तो पण चांगला आहे पिक्चर बघण्यासारखा आहे
हां
हां त्यात स्वामी शक्ती बद्दल थोडसं माहिती दिलीय किंवा शेतकऱ्यांच्या आता होणाऱ्या आत्महत्या थांबवण्यासाठीचा प्रयत्न त्यापेक्षा पिक्चर मधुन त्यांनी चांगल्या प्रकारे केलाय
हा हा हा
हा खुप सुंदर आहे मुवी तो पण बघु शकताय हम्म
मग मी पण असे मुव्हीज बघते मी आवडतात तशा पण अस फेवरेट त्याच काही नाही की बाबा हे मला खुप आवडते किंवा हे अस काही नाही हां किंवा सिरीज आवडतात मग मला तुम्ही सिरीज बघताय का
नाही नाही सिरीज नाही बघत आहो मी
हं हं
सिरीज बघण जास्त होत नाही माझ्याकड-
हा नाही ते तर आहेस
हम्म
बाकी तुमच्या लग्नाला किती वर्ष झालेत मग
माझ्या लग्नाला सहा वर्षे होतील आता ऑगस्ट मध्ये हाऊ अग ऑगस्ट चार ला माझ्या हां चार ऑगस्ट ला माझ्या लग्नाला सहा वर्ष पुर्ण होतील मला तीन वर्षांची मुलगी आहे. हां
हं हं
बाकी तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले
माझ्या लग्नाला आता सप्टेंबर मध्ये दोन वर्ष पुर्ण होतील
अरे वा वा
हां
हा आणि अजुन आवडती गाणी गाणी वगैरे आवडतात की नाही तुम्हाला
हो हो आवडतात गाणी का मग सगळेच असे ऐकायला आवडतात मराठी हिंदी दोन्ही असे आवडतात हां आवडतात मला बाकी मग पावसाळ्यात या कुठे फिरायला गेला होता की नाही
हां - बाकी
नाही पावसात मध्ये आता फिरायला फिराय कुठे गेला होता कि नाही तुम्ही
तुम्ही नाही गेले पाऊस पाऊसच जास्त आहे ना यावर्षी पाऊस इतका जोराचा आहे फिरायला जाणार रिस्की काम आहे ते
हो
त्याच्यामुळे पाऊस आता बाहेर जागे जाण झालं नाही-
हां
हं बाकी खायला काय काय आवडत तुम्हाला
हं खायला मला व्हेज मध्ये सगळ काही आवडत
हां
हाऊ मला नॉनव्हेज नाही आवडत तर व्हेज मध्ये मला सगळ आवडत आणि बाहेर पडलं तर, मला मोमोज आणि पिझ्झा खूप आवडतात. तुम्हाला बाहेरचं काय आवडतं, फास्ट फूड?
मला बाहेरच तस बघितलं तर, साऊथ इंडियन फूड मध्ये मला ओनियन उत्तापा आवडतो खायला.
हा.
त्यानंतर मोमोज आवडतात, बर्गर आवडतो, पिझ्झा आवडतो.
हा.
फूड सगळंच आवडत आणि नॉनव्हेज मध्ये नॉनव्हेज मधे पण नॉनव्हेज रेसिपी मला थोड्या आवडतात, चिकन सिक्स्टी फाय आवडतं. कोल्हापूरच स्पेशल, त्यानंतर परत चायनीज मध्ये लॉलीपॉप आवडतात.
हा.
हा मग मला तशेवाले आवडतं, म्हणजे मला साऊथ इंडियन फूड आवडतं. पण बाकी हे आवडत, अस म्हणजे जास्त म्हंटलं तर ते आवडत. व्हेज मधले मोमोज हे ते आणि अजून एक लजानिया म्हणून एक भेटत. ते पण क्रिमी असत, हा तर ते मला खूप आवडतं.
मला रोल्स वगैरे पण आवडतात, मला चिकन रोल, व्हेज रोल. आवडतात खूप.
नाही, ठीक आहे.
बाकी? अ मग तुम्हाला बनवता काय, काय येत छान घरी त्यातलं?
अ मी पिझ्झा बनवू शकते. मोमोज मी खूप छान बनवते, लजानीया मी कधी बनवलं नाही.
कि मग सगळं बनवू शकते मी.
हा नाही घरी म फक्त मण च्युरिन हे ट्राय केलंय, मंचुरियन, नुड नूडल्स त्यानंतर फ्राईड राईस, हे बनवते घरी मी आणि बाक कि, बाकी मग सगळं मार्केट मधलंच खाते, मोमोज मी स्वतः कधी बनवले नाहीत. माझी बहीण खूप छान बनवते मोमोज, पण मी कधी बनवले नाहीत.
मी माझ्या बहिणीला शिकवलेत मोमोज बनवायला.
अरे वा.
हा, ती पण छान बनवते.
हा माझी बहीण पण छान बनवते मोमोज, ती माझ्या घरी आली ना की, आमचा तोच प्लॅन असतो.
हा.
हा.
मला पण मोमोज खूप आवडतात.
हा, अजून तुम्हाला काय, काय आवडतं?
अ खायला म्हणलं ग, खायला मला तस मला फिरायला आवडत, पण मला थोडा माझा पर्सनल स्पेस आवडत. किंवा मला जास्त गर्दी शहरा शहर म्हणजे शहर आवडतं मला पण, शहरात पण तेवढा च पर्सनल स्पेस हवा, असाय थोडफार माझ्या झाडांना जागा हवी, थोडी शांतता हवी, असं मला आवडतं मला. मला कोकण आवडतं.
कोकण आवडतं का? अरे वा! हा मला मला तसं झाडं लावायला खूप आवडतात. माझं छोटं गार्डन पण आहे टेरेस वरती, त्यात मी खूप छान छान झाडं लावलेत आणि त्यांची खूप छान काळजी पण घेते. आता मी माझ्या माहेरी आले ते माझ्या नवऱ्याला सगळं शिकून आले, की झाडांची कशी निगा घ्यायची, काय करायचं, किती पाणी घालायचं कि काय करायचं त्यांना?
हा प्रॉब्लेम तर तोच होतो ओ. कि आपलं आपण नसताना, कारण मी टेरेसवरती झाडे लावली हो ती, पण काय होत होतं की मि कन्टीन्यु तिथे राहत नव्हती, मी थोड्या दिवसासाठ ठी बाहेर गेली कि ती, आता उन्हाळा तर उन किती होतं तुम्हाला तर माहितीय, तर ते झाडे
हम्म.
सुकून जायला लागली, तर ते दोन वेळा झालं तीन वेळा झालं, मी पुन्हा लावायची ते पुन्हा मरायची तर मग आता मी नाहीच लावलच नाही. हा, मग मी काय झाड वगैरे एखादं हवं असेल किंवा आवडलं तर मी माझ्या माहेरी घेऊन जाते आणि ति कडेच लावते मग, कारण तिकडे जागा पण आहे हा.
जागा आणि आई असेल घरी काळजी घेण्यासाठी झाडा
हो हो हो हो. आणि माझ्या घरी म्हणजे माझ्या माहेरी सगळ्यांना झाडं खूप आवडतात.
हा हा हा जे मला पण खूप आवडतात गार्डनिंग बद्दल वेगगेवळ्या टिप्स मी जमा करते आणि मी झाडं चोरायचा पण छंद हाय मला, मी खूप झाडं चोरून आणते आणि लावते. म्हणजे कुठं जाईल तिकडं माझं तर कट्टर असतं, जिथं ते अ प्लांट कटिंगच ते कटर असतं ना, ते माझ्या बॅगमध्ये नेहमी अस त मार्केटमध्ये जाताना मला कुठं काय आवडलं मी लगेच पटकन घेते आणि घेऊन येते घरी आणि लावते त्याला. अजून एक माझ्या जवळ थोडंस नाही का, अ वन विभाग आहे तर वन विभागाकडं पण मी थोडसं एक रिक्वेस्ट केली होती की मला वन विभागातलं थोडशी जागा द्या, तिथं मी झाडं लावू शकेन छान छान अशी त्यांची काळजी करू शकन, मग परत त्यांच्याकडे इनक्वायरि नाही नाही, इनक्वायरी केल्यानं त्यांनी सांगितलं की त्याला खूप वरून गव्हर्नमेंट कडून परवानगी घ्यावी लाग ते त्याच प्रोसेस ला एक वर्ष लागेल असं तसं. ते हमीपत्र वगैरे तुम्हाला हे करावं लागेल असं सांगितलं होतं त्यांनी. मग बघू आता, परत परत परत परत प्रयत्न करत राहीन मी त्याला. थोडी जागा मिळालं तर मी त्यात छान छान झाडं लावेन तिथं.
हा.
हम्म.
नाही ते तर आहेच, झाडं लावल्याने वातावरण पण छान अस त किंवा कधी आजारी वाटत असेल तर अ म्हणजे त्या ठिकाणी असं राहायला. फिरायला किंवा उन्हाळ्यात तर झाडांचा इतका उपयोग वाटतो, किती गार शांतता वाटते हो.
अहो माझ्या अंगणातल्या तुळस एवढ्या आहे, आख्खं वृंदावन झाल्यासारखं झालंय खूप छान तुळशी आहेत माझ्या दारात.
हा तुळस असल्यानंतर ऑक्सिजन हा ऑक्सिजनची कमतरता नाही भज ना
म्हणजे आजूबाजूचं सगळे लोक देवाला माझ्या तुळशीत तुळस काढून नेतात त्याच्या मंजुळा काढून व्हायला नेतात. एवढी मोठी तुळस आहे माझ्याकडे
हां
तर मला त्याची निगा घ्यायला खूप आवडते किंवा मी त्यांना म्हणत नाही की तुम्ही नेऊ नका किंवा काय कारण ती लोक झाडाचं कटिंग करतात ना?
हा
तर माझं झाड त्यामुळे अजून चांगलं ग्रो होतं.
हो नाही ते तर आहेच
हम्म त्यामुंण वातावरण छान अंगणात आल्यानंतर प्रसन्न वाटतं मला इनडोअर आउटडोअर दोन्ही झाडं लावायला खूप आवडता. म्हणजे इकडे इंनडोअर प्लांट्स पण चांगले चांगले आहे जसं की कुबेराक्षी प्लांट आहे. स्नेक प्लांट आहे झिझी प्लांट आहे. इंनडोर प्लांट पण मी तेवढेच लावलेत मनी प्लांट्स आहेत माझ्याकडं दोन प्रकाराचे प्रकाराच्या एक साधा पण आहे गोल्डन वाला पण आहे.
हा पण त्यामुळे तुम्हाला पण वातावरणात थोडंसं पॉझिटिव्हिटी येत असेल ना जाणवत असेल
हो माह्याकडं ब्रह्मकमळ आहे. त्यानंतर गोकर्णाचे दोन तीन प्रकार आहेत. त सदाफुलीचे प्रकार आहेत दोन त्यानंतर सदाफुली चे अजून प्रकार मी लावलेत ते आता उगवल्यानंतर कळल की कोणते कोणते प्रकार त्यामध्ये आहेत असं.
हां
जास्वंताचे तीन चार प्रकार लावलेत मी असं छान छान म्हणजे टेरेसवर ती गेल्यानंतर खूप प्रसन्न वाट त त्या झाडांच्या सेवेत मला माझा सगळा कंटाळा स्ट्रेस हो हो हो हो हो
किंवा झाडांची कामं केली हे ते थोडं म चांगलं होत.
हम् माझी बहीण एक प्रेग्नेंट आहे तिला मला माझ्या घरी न्यायची खूप इच्छा आहे तिला तिकड न्यायची कारण तिला ते खूप आवडेल पण खूप प्रवास जास्त आहे ना तर तिला तेवढा प्रवास करणं जमेल की नाही जमेल काय माहिती
हा नाही ते पण असू शकतात मग तिला त्याच्या गायनाकला पहिला विचव लागेल खाली सगळं व्यवस्थित आणि मग काहीतरी होऊ शकत तुम्ही घेऊन जाऊ शकता.
हा पण तिचा तेवढा पिरियड खूप चांगला जाईल तिथ पंधरा दिवस एक महिना जो काय असेल तो पिरडस् असा छान जाईल तिथं अगदी आनंदात हां हा
नाही तरी ठिकच आहे किंवा त्याच्यासाठी तरी ती जागा छानच असे
काय म्हणल्या आवाज गेला होता बोला
त्यांच्यासाठी तरी तशे ठिकाणं चांगलीच असतात.
हो हो हो छान आहे त्यात माझं बाळ पण छोट टाय तिच्यासोबत खेळण्यासाठी वगैरे हूं हूं हां... बाकी अजून अजून कोणत्या गोष्टी आवडतात तुम्हाला
अं..... तुम्ही आता बोलला तसं मला लहान मुलांच्या सोबत टाइम स्पेंड करायला पण आवडतो.
अरे वा. आम्हाला कंटाळा आता मुलांसोबत खेळून कायच आता आमची मुलं झाल्यामुळे आम्हाला आता कळतं की बाबा त्यांना खूप सांभाळावं लागतं, त्यांना खूप टाइम द्यावं लागतं. सवय लागल्यानंतर काही वाटत नाही एवढं. पण घरातलं काम आणि बाळ सांभाळणं खूप अवघड गोष्ट आहे.
हा ते तर आहे तुमच्यासाठी.
हम्म. खूप अवघड गोष्ट आहे, आणि मुलांना कस असं काहीतरी नवीन, नवीन पहायचं असत काहीतरी नवीन नवीन बोलायचं च असतं. बघायचं असत म सगळ्याच गोष्टी आपण त्यांना घरी देऊ शकत नाही. आणि बाहेर जाता येत नाही गृहिणींना. हे सगळ्यामुळे कारण घरी मुलं कंटाळतात. त्यांना काय असं जगातला नवीन, नवीन गोष्टी बघायच्या असतात नवीन, नवीन गोष्टी शिकायच्या असतात नवीन नवीन गोष्टींना हात लावायचा असतो, त्या कशा आहेत बघायच्या असतात. मग ते घरी होत नाही आपल्याकडून त्यामुळ हा लहान बाळण सांभाळणं जरा
हो कारण एक हाऊस वाईफ असण्यात खूप स्ट्रगल असतं.
हो हो नाही सकाळपासून संध्याकाळपर्यंत